नमस्कार, आवाज येतोय?
हो मला येतोय, तुम्हाला येतोय?
हो हो येतोय येतोय.
अ तर आपला विषय अ म्हणजे आपण घरी बसून काय बिझनेस करू शकतो. आपण आपण या विषयावर बोलू की घरी बसून आपण म्हणजे काय- काय करू शकतो बुवा म्हणजे एक काम हा म्हणजे महिलांसाठी काय करू शकतो आपला रोजगार काय मिळू शकतो, घरी बसून अस बरोबर ह तर बघा एक तर आपण पार्लर करू शकतो.
हो. पार्लरचा बिझनेस आहे, आणि तो खूप उत्तम आहे, म्हणजे जास्त इन्स् इन्व्हेस्टमेंट करायची काही नाही. कमी खर्चामध्ये असतो, मुळात म्हणजे आणि प्रत्येक जणाला पार्लर आवड आणि अस म्हण.
बरोबर -बरोबर हॅलो - हॅलो हा ताई हॅलो.
हा आणि कसं आहे ते अ सणाला सण असो रोज पार्लर चे एक किंवा दोन कस्टमर असतात म्हणजे असतात. फक्त पार्लर एवढं असतं की खूप प्रॅक्टिस करायला लागते आपला जेवढा हात साफ ना तेवढं आपल्याकडे म्हणजे आपण कस्टमर जेवढी सेवा चांगली दिली तेवढे आपल्याकडे कस्टमर येतात. पार्लरचा बिझनेस असा आहे.
खरंच आहे. आणि मुळात म्हणजे कसं आहे. तो जे शिकणार आहे. ना पार्लरचा तो कधीचं येना कुठं परिस्थिती ते ना म्हणजे नाही का. आपण म्हणतो काम नाही. आणि घरी बसू नये, असं कधीच नाही होणार काय नाही आणि ते शिकणं खूप म्हणजे मला तर असं वाटतं खूप छान आहे आजकालच्या याच्यामध्ये नाही हो सोपं आहे. हा त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला सांग ते शिक्षणाची काय मुळात नाहीये. कि तुम्ही एवढं शिकलं पाहिजे म्हणजे अडाणी व्यक्ती सुद्धा ती बाई सुद्धा ती करू शकते. आणि घरामध्ये तुझा रोजगार चालू शकते नाही. माणसं म्हणतात कि बाहेर नाही. जायचं पण घरात तरी ती व्यक्ती करू शकते. ते घरात आलेलं एक दोन जरी कस्टमर हँडल केले तिने तरी तिला दोनशे रुपये भेटायला काहीचं अवघड नाही मुळात म्हणजे.
ताई खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे.
की मुलांना परिवाराला सांभाळून सगळ्या गोष्टींना सांभाळून तिने कारणं हे बाकी बाहेर जाऊन तुला काय करायचं असं काही नाही आणि पैसे पण असं बघायला गेलं तर मला कि अ जास्त खर्च नाही होत त्याच्यावरती.
नाही काहीचं नाही काहीचं नाही अवं ताई प्रत्येक प्रोडक्ट जर घेतला ना त्याचा तर एक व एक फ्री असतो.
हो आणि कोर्स करायचं म्हटलं तरी नाही का. तुम्ही जर केला. काही काहीनां तर आवड असती ती त्यांनी का म्हणते कि त्या गोष्टीमध्ये मेकअपचे आर्टिस्ट असतात त्यांच्याकडे जरी तुम्ही मेकअप करा बाकी त्यांच्यामध्ये पण भरपूर ये.
बरोबर -बरोबर खरी गोष्ट आहे. आणि त्याच्यातं कसं झालंय आता शासनाने फ्री मध्ये काढलेले आहेत क्लासेस.
हा.
हो आमच्याकडे तर एवढे फ्री क्लासेस चालू आहे पण महिलांना कसं असतं खरं सांगू का तुम्हाला फ्री चं महत्व नसतं.
हा फ्रीचं महत्व नाही. पैसे दिले का तिथं थोडंसं त्यांना वाटतं.
हा फ्री महत्व नाहीे अरे पण आपला आज पैसा वाजतोयं फ्री मध्ये तुम्ही क्लास शिका. आणि तुम्हीं आजूंबाजूंच्या बिल्डिंगच्या लोकांच करां प्रॅक्टिस म्हणूंन किती म्हणजे आंज. तुम्हांला शून्यं रुपये खर्च नं करतां आंज तुम्हांला घरीबसूंन व्यवसाय मिळतोयं. ताई.
खरंच आहे आणि मुळांत म्हणजे तुम्हांला सांगू कां बघां आंज नां तुम्हीं शिकला. त्यांला प्रॅक्टिस म्हणजे तुम्हांला लेडीज वरतीचं करणं त्यांमुळे तुम्हीं नाहीं कां एकदां. दोनदां घरांमध्ये ट्राय करां आयब्रो शक्यतो त्यांला प्रॅक्टिस लागती. आयब्रो कसे परफेक्टं. सेफआंला पाहिजे तो एक चेहऱ्यां नाजूंक म्हणजे सगळं हे असतं त्यांच्यावर त्यांमुळे तुम्हांला त्यांची प्रॅक्टिस. तिची खूंप गरजं आहे तुम्हीं लागच्यां लगेच कुंठल्या कस्टमर आयब्रो नाहीं करूं शकतं तुम्हांला त्यांच्यात खुंप. प्रॅक्टिस लागणारं तुम्हीं आब्रो पणं. तुम्हांला सांगते ब्लीचं हे फेशियल हे हेअर कंट आहे वॅक्स आहे. याचं तुम्हांला नाहीं तुम्हीं म्हणजे करूं शकतांत.
हो आणि त्यांला एवढं कांहीं त्यांला एवढी प्रॅक्टिस पणं नाहीं लागतं.
नाहीं प्रॅक्टिस कशी आपणं आहे नां आंता समजलं आपल्याला कसे स्टेप करायचे. बांय स्टेप करायचंय चेहऱ्याचं मसांज कसां करायचं आपल्याला एकदाचं समजलं. तरं आपल्या बरोबर हात तसे वळतं असतांत मसांजला क्रीम लावल्यानंतर. तसं कसं आहे म्हणजे कोणाचं नाहीं कां इजां होतं नाहीं कोणांला कायं नाहीं तसं आयब्रो तसं एक. केसांना कंट झालं तरं थोडसं असतं त्यांमुळे त्यांला प्रॅक्टिसची गरजं असती. पणं मंग बाकी तुम्हांला सांगते प्रोडक्ट चांगले वापरले कां चेहऱ्यांवरती. सगळ्यांना ग्लो छान येतो उलटं आहे नां त्यांना असं आवडं निर्माण होती चट ठीक आहे आपणं यांच्याकडे कमी पैसेात आणि बिझनेस मुळांत म्हणजे चालूं करतांना मलां असं वाटतं पहिल्यांदा कमी खर्चात नाहीं कां
हो चालूं कराणां बरोबर बरोर आंधी घरांतून चालूं करां एक वर्ष तुम्हीं घरांतून चालूं करां मंग एक. परंत तुम्हीं नंतर डिसिजन घ्यां
हम्मं आं अंहो आंज मेकअपचे नाहीं नाहीं म्हटलं तरी पंचवीस तीस हजांर रुपये फक्तं स्टार्टिंग रेंज देतांत बायंका लग्नांचे अं आणि साईड मेकप हो मं तेचं पणं साईड आपल्यांला साईड मेकअप करायचं असेल तरं हजांर रुपये कुठंचं गेले नाहीं हजार रुपये कुंठचं गेलेले नाहीं आणि कांहीं त्यांला खर्च होतं नाहीं फक्तं आपली मेहनतीचे पैसे आपल्याला मिळणारं आपणं अर्धा एक तास जी त्यांच्यावरती करणारं त्यांच्यावरची आपल्यांला पैसे मिळणारं बाकीचे प्रोडक्टं आपणं एकदाचं घेतलं तरं त्यांला एक्सपायरी डेटं नसती लां जास्तं त्यांमुळे ते भरंपूर दिवसं चालूं शकतांत नां
आणि त्याचं कसं आहेेत त्यांला कांहींच इन्व्हेस्टमेंट नाहींये हॅलो हो हो इन्व्हेस्टमेंट जास्तं नाहीं हे बघां पन्नास रुपयांचा दोरां
बरं
ब्लीच पहिजे ब्लीच तुमचं कितीलां भेटतं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकां ब्लीच मध्यें चार ब्लीच होतांत बरोबर अं आं चार ब्लीच होतांत एकां ब्लीचचे दीडशे रुपये शंभर रुपये घेतांत
बरोबर आहे
म्हणजे तुम्हीं चार पटीने पैसा चार पटीने पांच पांच सहा पटीं म तुम्हीं पैसा कमवतांय
मी तेचं म्हणते की प्रोडक कमी लागते पणं महणतीचां पैसा आणि महीणतं पणं अशी नाहीं की आपल्याला उन्हातान्हात उभं राहायचे काय करायचे काय नाही बसून घरामध्ये कराय
तेच तरी लेडीज ना महत्वाच नाही ताई. खरं सांगू का? म्हणजे बऱ्याच लेडीज करतच नाही ओ ताई पण,
काही जणी तुम्हाला सांगते शिलाई मशीनचं काम करता बेचऱ्याची मानपाठ एक होती. मुळात म्हणजे आज तुम्ही आरे वर्क करतात ते खूप छान आहे. त्याचे पैसे पण तेवढे म्हणजे द्यायला पाहिजे लोकांनी का तर तुमची मनपाठ एक तुम्ही एक एक ब्लाउज तीन तीन दिवस घालवणार अ आणि त्याला बारीक डोळ्यांना किती हे करावं लागत बारीक काम करत करत करावं लागतं. बरोबर कणी आणि पु माणसाला त्याची किंमत नाही आपण जर त्यांना सांगितले दोन अडीच हजार रुपये लाग तात एवढ्या डिझाईन साठी तर ते म्हणतात नाही नाही कमी कर. पण तिला खरंच हार्डवर्किंग आहे ना ओ. ती कामधंदे सोडून एका ठिकाणी बस ती मानपाठ एक करती वय म्हणजे तिला ते डिझाईन कर ताना डोळ्यांची किती ईजा होती ओ.
हो ना ताई तेच तर आहे हेच तर समजत नाही लेडीजला की पैसा कसा कमवायचा.
हम्.
कि कुठे आपल्याला इझिली मिळेल कुठे आपला इझिली पोट भरेल याला नाही महत्त्व.
खरंच आहे आणि सगळ्यात हा. हा मग मला हेच म्हणायचं की प्रत्येकने नाही का थोडं नाही का सगळ्यांना असं वाटतं ना काहीतरी केलं पाहिजे चला आणि आजकालची दुनियामध्ये जगामध्ये नाही का एक ट्या माणसाने कमवून घर चालवणं हा विषय खूपच लांबचा राहिला आहे माहि कारण की मुलांच्या शिक्षणाला खर्च हो मुलांच्या शिक्षणालाच खर्च किती होतोय ओ.
खूप ताई फीज एवढी राहते ते सगळं एक लेडी एकच्या जेन्स कडून नाही होत. आता ठीक आहे आता ठीक आहे ज्यांच हाय आता ज्या सिंगल महिला आहेत त्या किती कष्ट करतात बरं.
बरोबर आहे ना. मग आज मुलांचा खर्च आज युद्धामुळे महागाई एवढी वाढलीय हा गॅसचे भाव वाढले तेलाचे भाव वाढ ले. त्यामुळे एकटा माणूस कमवणार आणि घर चालणार नाही ना हो शक
नाही नाही नाही नाही ना तेच ना.
आणि महिलांनी पण थोडाफार हात - - भार लावावा असं प्रत्येक महिलांना सुद्धा वाटत असतं. पण काही काहीच्या घरामध्ये समजा मुळ सासू सासरीे असतात त्यांना बाहेर जाणं नाही होत. पण मग घरामध्ये पण थोडसं काहीतरी आपण केलं तर होतं.
हो नक्की नक्की काबर नाही ते होतं शंभर टक्के होतं आहो ताई भरू पूर कामं असतात घरात करायला फक्त आपण तपास करायला पाहिजे. आणि आपल्याला आवड पाहिजे.
हो आता हे पण बघा ना आता तुम्ही एवढं आपण बघा ना सोशल मीडियामुळे नाही का हे रीलल्स बनवतात एखादे व्लॉग बनवतात. त्याच्यावरती सुद्धा लोक कमवत आहे ना ओ. आपण लाईक करतो. हो मग आपण काय करतो मस्त बघ तो लाईक करतो हसतो आपल्या लाईकनी आणि हसण्यानी त्याला सुद्धा फायदा आहे. आप बरोबर की नाही म्हणजे काही काही जण ते कर तर आपण काही काही जणांच बघितलं तर सोल सोडून दे लाईक अरे पण आपण त्याच्यामुळ हसलो. आज कॉमेडी जर रीलस असतील आणि ते पण एवढं कमवतात ना हो.
म खूप तर नाही इन्कम ते बिचारे मेहनत घेतात चारदा रीली बनवतात चारदा डिलेट करतात. असतय पैसाच. मत आहे ना त्यांच्या मेहनतीवर पण आवड आवड पाहिजे प्रत्येक गोष्टीची आवड राहिली तर ते म्हणतात ना सवड राहिली आवड राहिली तर सवड निर्माण होते.
हो खरंच आहे ना जवळ खरंच आहे ना आवड असली का सवड
खरंच आहे आवड तर नसली तर आपण सवडच काढू शकत नाही नाही जाऊ दे आपला रोजचच धकाधकीच जीवन आहे. आता मी सुद्धा रोज रील बनवत एक रोज किती घाई असो माजे एक रोज रील रोज एक ते रिल राहते ताई.
म आणि मुळात म्हणजे त्याच्यात आवड आहे ला त्याच्यातन वीस अर्धा एक तास आपला जातो.
की पैसे कमवायसाठी आपण केलं पाहिजे सगळ असा हेतू नाहीये माझा एक आवड आहे. आपल्याला म्हणून मी करते.
आणि मुळात म्हणजे कसं असतं माहिती का आपण दिवसभर उठल्यापासन इ बिझी असतो टेन्शन प्रत्येकाला असतं मानसिक असत शारीरिक असत. आज मी तुमच्याशी बोलली दहा मिनिटं तुम्ही माझ्याशी बोलले.
हॅलो! हा हा हो येतो येतोय मध्ये कट झाला होता.
हा आज बघा आज मी तुमच्याशी दहा मिनिटं बोलली तुम्ही माझ्याशी बोलले. आज आपल्याला किती फ्रेश वाटलं दोघींना सुद्धा छान वाटलं.
ना म्हणजे असं एकदम खूप छान फील झालं की नाही आहे आपल्याला कोणीतरी मैत्रिणी या जगात. हां हां हा हा
तेच ना की ह आपण आज बोलल्यानंतर आ
हा
त्याच्यामुळे कस होऊन जातं माहित आपण काम करताना पण आपलं माइंड फ्रे
बरोबर! बरोबर.
होतो.
हो ना ताई तेच ना प हे कोण. महिला समजून नाही घेत ताई या उलट महिला महिलेच्या पाय मागे वडते. चला तर आजपर्यंत माझा माझा अनुभव आहे खरं सांगू का तुम्हाला? हा हा हा कोणत्या महिलाला जर चांगलं सांगायला गेलं ना ताई? कुणी असं नाही अस. करा हे चांगल आहे हा क्लासे चालू आहे फ्री मध्ये तुम्ही जाऊन जॉईन करा.
नाही कायकायची तेवढी नाही का मानसिकताच नसते तेवढी ऐकून घेण्याची.
नाही ना नाही ना तेच ना चालेल ताई हा धन्यवाद. मलाही छान वाटलं बोलू आपण नंबर सेव करा मला हाय पाठवून ठेवा ओके धन्यवाद.